दादा.
येतोय येतोय.
तुमचा आवाज कमी येतोय मला.
आता येतोय का?
अ अजून बी कमीच आहे, पूर्णपणे आवाज नाही आला माझा फुल येतोय का.
हो तुमचा येतोय, व्यवथित येतोय.
तुमचा कमी येतोय मला.
काय माहिती ते कधी कधी होतय असं, काही तरी इशू आहे माईकला बहुतेक.
ते फोन जवळ धराचा.
हम् मी जवळच धरलाय, फोन जवळचच धरलाय आता येतोय का.
हां. आता येतोय.
हम्म.
काय चालू आहे?
काय नाय ओ आता आलो घरी बाहेर गे
हाव का अच्छा.
तुमचं काय चालूय, तुम्ही आता हॉटेलमध्ये का. हम्म हम्. म आता गिराइक कमी असेल ह्या वेळेत.
हा या वेळेच ग्रे कॅमेराते गिराक चालते आपले नऊ वाज्यापासून बारा साडेबारा एक वाजेपर्यंत रात्री
हम्म म्हणजे आता कोणतरी एकदम लईच तलपीच आल तर नाहीतर आता गिर चार पाच वाजता कोणच नसतंय.
हा आता तर काही एवढं विशेष नाही समजा आता लगे एकदम शांत आहे.
हम्म.
त्याच्यामुळे मग मिया कॉल करायचं ठरवलं म्हणलं कसं आहे टाइम आपल्याकडे तर कॉल करा
हम हे आहेच वेळेस प कमप्लीट कर हम किती झाले तुमचे कम्प्लीट?
माझे आता तुमचं धरून एकवीसव होईन आता.
ओके भरपूर कववर केले तुम्ही. कालपासूनच केले का, आधीपासून करताय?
परवा दुपारपासून समजा तीन दिवसापूर्वी समजा.
हम् हम
मी जास्त मनावर नाही घेतले ना मी दिवसा परत मी ज्यावेळी समजा पहिले पहिले मला टाक्स आलेत मी त्यावेळेस एवढं मनावर घेतलंच नाही टाक्स येऊन मला तीन दिवस झालते. त्याच्यानंतर मी ओपन केलं द्यायला.
ओके ओके हम्म हम्म हम्म.
हा. ते काय आहे नंबर असल्यामुळे समजा मित्रपणामध्ये नंबर कशे आता तुम्ही मित्र हे अजून बाकीचे मि त्रे माझ्यावरती
हम्म बरोबर.
हां. मित्र मैत्रिणी सगळेच येईन त्याच्यामध्ये.
हम्म कुणाचे शिल्लक राहिलेत का टास्क.
हा भरपूर हाय ना.
हम्म ते त्यांना विचारा ते जर मग शक्य असेल त्यांना तर आता मला वेळ आहे हाक संपले आपले संप पले तर मग करू त्यां त्यांच्याशी कम्प्लीट.
तुमचा आणि माझा कॉल पाहिलाच आहे हा.
तुमच्याकडून पहिला हाय मी काल एक केलंय वाटतं का नाही.
तुम्ही करेल एक मला?
बहुतेक ह जे आता मला श्योर वाटत नाही हा हा.
आपण पहिलाच कॉन्टॅक्ट करतोय समजा असं धरून चालाचं.
हा म तुमचे पाच सहा तुमचे चार बाकी आहेत अजून आणि मग
हाव का माझ्या चार बाकी आहे ना अजून.
हम्म.
काय जॉब गेप काय करता तुम्ही?
टल मार्केटिंगमध्ये एक काम करतो.
अच्छा
हम्म. परत सर्वे फिल फील्ड सर्वे आणि इलेक्शन हम्म.
डेली कलेक्शन डेली इन्कम किती होतं?
प्रोजेक्ट वरती
अच्छा प्रोजेक्ट वर राहतात तुमचं.
हा बजेट ठरवत मग ते प्रोजेक्ट जाते साठ हजार पन्नास हजार एक एक लाख दोन लाख जे जस ज्याची जे एवढी कपॅसिटी असेल
हा कस्टंबरच्या हिशेबाने प्रोजेक्ट दिले जातात. ज्याला जे प्रोजेक्ट लागले ती.
ते तुमचं प्रोजेक्ट येता कंपनीला जातं का बाहेर असं मार्केटींग ला जातं
पण ते त्यात काय एवढं हेच नाही ना आम्ही बी हॉटेलचा विचार केलता हा सेटअप करावा का पण ते आपल्याला एक्सपिरियन्स नाही अनुभव नाही आणि मग ते सुरुवातीला मग नाय होय नाय होय करत नकोच म्हटलं ते सध्या कारण हॉटेलचा व्यवसाय म्हटलं की तुम्हाला पूर्ण वेळ द्यायला लागतो
वेळ बी द्यावा लागतो आणि आपली जीवनशल्यता बी द्याव लागते म्हणजे पूर्ण आपलं जीवन लावून द्यावं लागल.
तेच तेच म्हणजे दिवस-रात्र तुम्हाला तिथेच हॉटेलमध्येच हम हम.
आपण काय करतो हॉटेल नवीन नवीन टाकली की काय एक दोन वर्ष आपण मस्तपैकी एकदम खुशीत राहतो सगळं काही व्यवस्थित चालतं. धंदा हो आगर न हो लेकन आपल्या खिशामध्ये पैसा खेळत राहतो त्यामुळे आपल्याला काही कळत नाही पण ज्या वेळेस धंदे कमी अधिक जादा व्हाय लागत त्या बारा महिने राहते वर्षाचे चार महिने कसे राहते चार महिने कसे राहते ते महिने आपल्या सांभाळले बी गेले पाहिजेत
हा ना आणि बरं तुमचं नाही तुमच्यासोबत तुमचा स्टाफ आहे सगळी सांभाळायचेत
हा आता तुम्ही सांगा माझ्या डोक वर किती मोठं वजन आहे तरी मी एकदम शांत एकदम व्यवस्थित कोणाला राग बी नाही आला पाहिजे तर आपल्या का कर्मचाऱ्याला बी राग नाही आला पाहिजे अस त्यांना बोललं बी गेलं पाहिजे व्यवस्थित कारण कर्मचाऱ्याला मालकापेक्षा कर्मचारीला आता जास्त राग येतो.
हो ना आणि टिगत नाही लगेच ते दुसरीकडे जातय
हा त्याच्यामुळे मालकांना जेवढा समजा प्रेमाळू स्वभाव ठेवलाय ना तर त्या स्वभावाला चांगला प्र प्रतिसाद मिळतो
हम्म आणि तुमची सर्व्हस सगळ्याच म्हणजे सगळ्याच गोष्टी तर तुम्हाला ते चांगलंच राहावं लागतं तुम्ही असं हे नाही करू शकत म्हणजे तुमची किती जरी चांगली क्वालिटी असली तुमची जर हे बोलणं चांगलं नसेल तर गिराईक नाराज होऊन जातच.
नाराज होऊन जातं बराबर ओळखलं तू
त्यामुळे ते थोडंस चांगलंच कराव लागते
हो असंच तुम्ही एकदा माझ्या हॉटेलमध्ये पण येऊन बघा. माझ्या जर काही समजा तुम्हाला चुकी वाटत असेल तर तुम्ही ते पण सांगू शकता मला.
हम्म आणि ते काय झालं हॉटेल
एकदा हॉटेलमध्ये आलं ना
हम हं हम
तर कस्टमर मी वापिस जाऊ देत नाही. कस्टमरला काही पण लागू माझ्याकडे राहत म्हणजे राहतच.
हम्म
मग माझे हॉटेल मी लॉस मध्ये चालव राहिलो का प्लस मध्ये चालव राहिलो हे मला समजा काय त्याची ठाऊक नाहय पण माझे कर्मचारी पोट भरू राहिले मला ती लय मोठी आनंदाची बातमी हाय.
नाय नाय सगळ्यात मोठी सेवा हाय ओ ती
हा आणि ते नुसत हॉटेलपर्यंत वि विचार नाय करावा लागत न या गोष्टीवर कारण आता तीस कर्मचारी माझ्याकडे कामाला हाय. तीस कर्मचाऱ्याचे तीस घर आहे तीस घरामध्ये किती फॅमिली आहे
अ ती हम्म
आता समजा माझ्या हॉटेल मुळ तीस फॅमिली. आरामशीर जेवू लागले आरामशीर खाऊ लागले राहू लागले आराम करू राहिले. हे माझ्या हॉटल च समजा भाग्यच मानल जाईल. नाही तर कर्मचाऱ्याला जर समजा दोन शब्द जास्त.
आहे. येवढी लोक सांभाळणं पण एक समाज सेवेच काम आहे. असं म्हंटलं तर काय वेग वावगं ठरत नाही.
हा.
कारणं नाही साध गोष्ट, एक एखाद्याच घर चालवणं पण सोपी गोष्ट नाही.
हां. तेच ना मगं.
तुमच्याकड किती प्रकारच्या रोटी असत्याता.
माझ्याकडे सहा प्रकारची रोटीये.
कुठली कुठली एक बटर नान बटर.
बटर तंदूर.
हां.
तेच्याच्या नंतर बटर नान, गार्लिक नान, शेहरी नान. हे चार प्रकार झाले, तंदूर, तंदूर मध्ये हा.
हम्म.
त्याच्या नंतर साधी बाजरी भाकर तीळ. तिळ बाजरी भाकर बटर बाजरी भाकर. हे तीन आयटम झाले. त्याच्या नंतर चपाती मध्ये साधारण चपाती. बटर चपाती त्याच्या नंतर बटरं चपाती नान. त्याच्या नंतर व्हीट रोटी.
त्याच्या नंतर जे येत आलू पराठा. हे गहू मध्ये कन्व्हर्ट केले जातय.
बरोबर आणि तिकडं नगरला अ जास्त कशावर?
काय म्हटलं,
जास्त. नगरला जास्त काय जास्त ऑर्डर कशाची येते, रोटीची येते की भाकरीवर जास्त. जोर असतो.
माझ्याकडे सध्या चपाती कमी चालते. माझ्याकड तंदूर, बाजरी, भाकर आणि ज्वारी भाकरी हे तीन आयटम जास्त चालत्या.
हम् हम.
कारण चपाती जेइथ डेली समजा आपण घरीबी खहू शकतो पण लोकयला काय. एक उत्सुकता वाटती ज्वारी भाकर भेटू राली बाजरी भाकर भेटू राली. त्या हिशोबान आपण बी त्याला सर्विस बी चांगली देतो. आणि नाही माणस कामच नाही ज्वारी भाकर हायेत आहेाच आहे बाजरी भाकर हायेत आहेच. ते म्हणजे नाही मानत.
कारण हिकडं ना, पुण्याला ना भाकरी जास्त लागते. कारण रोटीवरती, कमी भर असतोय लोकांचा.
म्हणजे नॉन व्हेजिटेरी मध्ये गेले तर ते भाकरीच हे मागते जास्त. व्हेजिटेरियन मध्ये थोडस रोटी नाॅन, रोटी बटर रोटी असं चालतंय.
हाव.
म्हणून म्हणलं की. तिकडचे लोकं जास्त काय प्रेफर करत्यात, म्हणजे सगळीकडेच भाकरीच जास्त हे करतात.
हां.
तर तुमच बार असल्यामुळे, जेवणाला तेवढं जास्त हे असतं की बारला जास्त हे असते.
माझ्याकडे जे आहे ना तर बारला पण तेवढाच सेल आणि जेवणाला. पण तेवढाच सेले
ओके. बऱ्यापैकी तुम्ही मेंटेन, वेगवेगळ शिक्षण आहे का‌ सेक्शन वेगवेगळे आहेत का?
नाही वेगवेगळे सेक्शन आहे, बार जे आहे तर परमिट रूम करेले. आणि फॅमिली सेक्शन जे येतं ते हे सेपरेट आहे. पूर्ण फॅमिली सेक्शन वेगळं आहे.
ओके ओके ओके.
हां.. प्लस गार्डन आहे, फॅमिली गार्डन.
ओके ओके ओके.
फॅमिली गार्डन असं आहे का, समजा आपण डायरेक्ट कलम आणून नाही लावेल. पूर्ण आपले. जवळजवळ बारा बारा वर्षांची जुनी झाडं व्हालय आपल्याकडे एकदम मोठमोठ्याले झाड एक. एकदम गार सावली लगी.
बरं तर तुमचे दहा मिनट होत आहेत, हॅलो. तुमचे दहा मिनिटं जात आहेत, आपण कट करू मी एक फक्त एका मिनिटासाठी कोणाला. मला एक फोन आला त्यांना, रिटर्न कॉल करतो परत तुम्हाला कॉल करतो. हां. चालत हा, झाले कट करू का, दहा झालेत.
हा झाले.